हा येतोय काय व्हाईच क्लिअर?
काय नाही. आता बसलोय.
हम्म. मग काय दुपारचं जेवण वगैरे झालं? हो हो आत्ताच झालं. तेच म्हंटलं क तेच म्हंटलं काय आता. दुपारची वेळ आहे. जरा ब बसलेले होते. मग काहीतरी पदार्थ खायचे कि हे झालेल ना. खाऊ वाटलं मग म्हंटलं बघू. जे लहान मुलांच्या पण डब्यासाठी काही पदार्थ आहेत. ते तुमच्याशी पण शेअर करेनं अनं तुम्ही पण नक्की कराल त्या ना?
हा.
तर कस आता आपण कसं करतोय बघा की म्हणजे. अ लहान मुलं म्हणजे कसे आवडीने जे पदार्थ खायला बघतात. त्यांना जे आवडतात. पण म्हणजे जी आई होते. ती कशी करते की आपल्या आवडी निवडी सोडुन लहान मुलांच्या आवडी-निवडी जपायचा प्रयत्न करते. हमं प्रत्येक घरात आता असंच चालू आहे. आणि लहान मुलांच्या आवडी-निवडी काय? ज्या म्हणजे पाहिजे चटचटीत. झटपटी म्हणजे असं चविस्दार असं. लहान मुलांना आता आवडते तुम्ही बघतायच.
हो.
ते कसं आता, लहान मुलं जास्त करून म्हणजे तेलकट पदार्थ. ते खायचा प्रयत्न करताय हम. अण ते न नॉर्मल मली आईनी त्या द्याव असं मला तरी वाटते.
हा.
तर मग आता आपण ट्राय म्हणजे मी ट्राय केलेलं होतं. आमच्या बाळासाठी ते मी तुम्हाला सांगेन. तुमच्या घर हा तर आता कस बटाटेपुरी म्हून एक आहे.. जी रेसिपी. म्हणजे खूप झटपटीत आणि खूप.. लवकर होणारे आणि खूप कमी खर्चातपण आणि. कमी गॅसमध्ये पण म्हणायला गेलं तरी. लगेच अशी होणारी ही आहे रेसिपी तर आपण प्रथम काय करायच. की जो आपण बटाटा घ्यायचा. म्हणजे एक चार बटाटे घेतलं तरी पुरेशी होईल. घरी तीन-चार लोकांसाठी आणि तर पहिली गोष्ट. काय करायची बटाटा उकडून घ्यायचा त्यानंतर तो च बटाटो उकडून घेतल्यानंतर एक इकडे बटाटा आपण हे केला तर आपण गव्हाच पीठ. घ्यायचं. आणि ते त्यामध्ये जेव्हा आपण गव्हाचं पीठ मळत असतोय बघा त्या. काय करायचं की जिरे. हळद असू दे. मीठ कोथिंबीर. ते आपण घालायचं. आणि थोडेस तिकट घालायचं. जास्त पण नाही. कारण लान मुल लहान मुलांसाठी आपण ते देणार आहे. त्यासाठी थोड्या प्रमाणात आपण ते घालायचं आणि घातल्यानंतर काय कराय की जे आपण आधी बटाटा उकडून घेतला हो तो त्यात मिसळायचा. हा आणि हे पिठाच्या जरा जास्त म्हणजे अ कळायला पाहिजे प्रमाण की आपण म्हणजे हे कि, आपण बटाटे किती घेतलेत ते. हा म्हणजे मग ते खायला पण चांगलं होईल आणि ते लहान मुलं आवडीने खातील.
हो
मग हे वाट आपण ते सगळं मिश्रण वगैरे करायचं आणि काय करायचं आपलं पोळपीट ला बघा त्याच्यावर अस गोल्या किंवा तुम्ही त्याला कोणताही आकार देऊन ते तुम्ही तळू किंवा तळू पण शकताय आणि ते आपण लाग त सुद्धा शकतोय. आणि लहान मुलं तळलेल आणि लाटलेलं सुद्धा दोन्ही सुद्धा खातात.
हो
तर हे तुम्ही करा प्रणीक रेसिपी आहे बघा. ब्रेड रोल म्हणून आहे. तर ही पण खूप अशी कमी वेळेत झटपटीत आणि खूप चविषदार अशी आहे. ब्रेड रोल म्हणून तर बट आपली बटाटा भाजी आहे आपण आधी करून घ्यायची.
हा
असते ती आणि आपला जो घरात आणलेला ब्रेड आहे बघा त्याचं जे साईडचं आस ते बघा ते ते काढायचं आपण.
हा
आणि त्यामध्ये ते मिश्र म्हणजे ते थोडं प पाणी असते बघा. ते पाण्यात थोड्या प्रमाणात म्हणजे जास्त पण असं भिजवायचं नाही बघा कि असं नॉर्मली भिजवायचं आणि त्यात ते भाजी आहे ती घालायची. त्याला जो तुम्हाला आकार हवा म्हणजे, जो आकार तुम्ही देऊ शकताय तो द्यायचा. आणि तेल म्हणजे कडईत तेल ठेवायचं एक दहा पंधरा मिनिटं म्हणजे कमी हच्यावर ठेवायचं बघा म्हणजे जास्त ते अ हे फुल्लं पण नाही पाहिजे. आणि जास्त ते हे पण गेलं नाही पाहिजे ना. कारण बट भाज्या पण शिजवून घेतलेल्या असत्या.
हो
तुम्ही तळून खाऊ शकताय. आणि लहान मुलांना ते देऊ शकताय. आणि ह्याच पण खूप म्हणजे खाल्ल्यावर पण ते छान लागते चविषदार पण आहे. त्याच्यासोबत अनेक लहान मुलांना आवडणारी परत खूप अशी चांगली रेसिपी मी पाहिलं म्हणजे घरी घरी आमच्या ट्राय केलेली आमच्या म्हणजे आजींनीच केलेली ट्राय ती मी तुम्हाला सांगते ते आपला खजूरचा लाडू म्हणून आहे बघा तो पण पदार्थ खूप म्हणजे खायला पण छान आहे, आणि तो लाडू म्हणून मुलं खातात ना. त्यामुळे ते तुम्ही ते पण तुम्ही ट्राय करा. हा हो हा तर आपण काय कराय जे आहे खजूर खजूरच पाकीट आपल्या माँल वगैरे मिळालेलं असतंच की तुम्ही बघताय.
होय.
ते व्यवस्थित त्याचं बी वगैरे त्यात असते ते काढून घ्यायचं साईटला. त्यानंतर जे आपलं म्हणजे ड्राय फूट्स असतात बघा काजू, बदाम असुदे हे त्यात सगळं मिसवायचं. त्या अं ह्याच्यात खजूरमध्ये आणि थोड्या प्रमाणात गुळ म्हणजे ते जास्त गोड असते ना त्यामुळं जास्तं गुळू त्यात नाही घालायचा. थोड्या प्रमाणातच घालायचा. ते चिकट सुद्धा असते तुम्ही ब बघताय ना.
होय.
ते मिक्सरला थोडं म्हणजे त्याचं वाटण करायचं थोड्या प्रमाणात लय पण नाही हं. हा मं केल्यावर ते थोडं पाच दहा मिनिटांत लाडू वळायला. तयार करायचं.
हम् हम.
मग ते वळी केली की खूप म्हणजे खायला पण छान होतात मग तुम्ही त्यांना कशासोबत पण देऊ शकताय. जेवणाच्या आधी जेवणाच्या नंतर किंवा सकाळ, दुपार, संध्याकाळ का हे काय त्याचा टाइम वगैरे असं काय नाही पण तुम्ही कधी पण देऊ शकता.
हो.
त्याच्यावर हो हो सांगा की
पोह्याचे कटलेट मी पण माझ्या लहान मुलांना पोह्याचे कटलेट करून देते डब्यासाठी ते एक वाटी प पोहा घ्यायचा भीजलेला. एक वाटी उकडलेला आणि मॅश केलेला बटाटा त्यामध्ये भाज्या अं गारज. मटार, मक्का आवडीनुसार बरीक. चिरलेले बारीक चिरून त्या मिश्रणामध्ये घालायचे. थोडी हळद, चवीनुसार मीठ अर्धा चमचा चाट मसाला आणि
हम्.
मळून घ्यावे.
बरं.
या मिश्रणाचे लहान लहान गोळे किंवा चौक कोणी कटलेट किंवा टिक्की बनवून तव्यावर थोडेसे तेल घालून त्यावर कटलेट बनण्यासाठी एक छानस. सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजुन घ्यावे ते कटलेट आपण सॉस किंवा पुदिन्याच्या चटणी सोबत सुद्धा डब्यात मुलांना देऊ शकतो.
हम.
आणि मुलांना अजिबात नकरे न करता डब्यात पस्त करतील अशा पद्धतीने पोह्याचे कटलेट आहेत.
हो हो हो खरंच म्हणजे खूप ते तुम्ही सांगितल्या पद्धतीन तिने तर मला वाटतय ती खायला खूपच टेस्टी, टस्ट. ते असेल. आणि ते मला नक्कीच आवडेल मग म्हणजे मला जेव्हा वेळ भेटेल ना. तेव्हा मी नक्की ट्राय करीन ते हम्म. मग तेच तरी मग अजून एक आहे रेसिपी मी तुमच्याशी ट्राय करेन. हम्म‌. मग काय आता, आता बघाय गेलं तर आपण आता पराटे. जास्तत खायला बघतो ना. की रोज चपाती भाजी वगैरे खाऊन आपल्याला पण कंटाळ आलेला असतोय. मग कधी तर अशा रेसिपीज ट्राय करायच्या म्हणजे खायला पण छान लागेल ना ते. हम्म, तर आता रताळे घ्यायचाय आपल्याला. रताळ्याचा पराठा,, तर रताळा घ्यायचं रताळा आपण उकडून घ्यायचं बघा ते. मग त्यात थोड्या प्रमाणात गुळ घालायचा. आणि ते गुळ घालून शिजवायचं बघा आणि शिजवून. काय करायच हे मिश्रण आहे ना ते गव्हाच्या पिठात मिसळायचं. आणि मग ते मिसळल्यानंतर त्याचे पराठे आपण लाटून घेऊ शकतोय. ही पण अशी झटपटीत होणारी. आणि म्हणजे कमी वेळेत,, म्हणजे सकाळची वेळ कशी असत्या म्हणजे धावपळीची असत्या. आणि आपलं मन म्हणजे स्थिर नसऽऽ की लवकर कधी म्हणजे घरातील जातील, आपण पुढची काम म्हणजे आपली. तात, कपडे, भांडी वगैरे. ह्यासाठी म्हणजे ही पण झटपटीतऽअंऽ किती वेळा आपण इकडे, तिकडे होऊन, नाश्त्यासाठी वगैरे आपण देऊ शकतोय हा पराठा करून. तर हि तुम्ही कुठल्या पण चटणी सोबत देऊ शकताय,, हम्. आणि ह्याचं पहिली गोष्ट,, झटपटीत पण होत्या ही. आणि हि पौष्टिक पण आहे आपल्या शरीरासाठी,, आणि हे. तुम्ही न म्हणजे करा.
नक्कीच बनवून लहान मुलांना ट्राय करेन मी.
अ, हम्म, तर आता अजून एक झटपटीत होणारी अशी ऽऽ पी सांगेन मी,,, की आऽऽ पण काय करायचं जे आप आप्याच मिश्रण माहित असेल तुम्हाला कस करऽऽ सतात ते,, हा तर आप्याचं मिश्रण हे सगळ्यांनाऽ नाच माहितीय,, पन त्या पासून एक होणारी झटापटीत मी सांगेन. व ज्या सर्व आपण भाज्या असतात बघा. ज्या सर्व भाज्या. की बारीकऽऽ चिरुन आपन म्हन्जे. बारिऽऽ बारीक भाज्या चिरून घ्यायच्या त्या आपण जसे की गाजर, असू दे वटाणा, गोबी, अस दे. शिमला मिरच असुऽऽ हे, हे सगळं काय करायचं आपपेच्या मिश्रणामध्ये घालायचं. आणि ते आपेला आपण जे वापरतोय बघा आपेसाठी.
हा,
मग तेच त्या आपेच्या अंऽ तव्यात ते मिश्रण आहे ते त्यात तेल लावून त्यामध्येऽ तुम्ही ते सोडायचं. हे बारीक वाटण वगैरे त्याच करून त्यामध्ये थोड आणि जे आपण कस आप्पेऽऽ मिश्रण करतो त्यामध्ये मीठ वगैरे आपण ऑलरेडी घातलेलंच असतंय. ्हमम, तर हे फक्त भाज्या त्यात मिक्स करून ते घालायला गेलं तर आऽऽ ते खूप खायला पण छान होतय, आणि मग तो खोबऱ्याची चटणी, वगैरे कश्या सोबत पण तुम्ही खाऊऽ होऊ शकताय. आणि,, म्हणजे खाल्लं तर ते खूप पण छान लागते. आणि ते पौष्टिक पण आहे आणिऽऽ पुरेपूर आता मुलं भाज्या खात नाहीत ना, तर त्या भाज्या पण ती मुलं. खायला, म्हणजे जातील आणि पांढे चट्टे वगैरे चेहऱ्यावर उठणार नाहीत.
हाऽ हऽ
बेनिफिटस पण चांगले आहेत, तर तुम्ही ते नक्की ट्राय करा. आणि मला खरंच खूप हा नक्कीच तुमच्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं तुम्ही पण जी मला रेसिपी सांगितली ती मला खरंच खूप आवडली मी ती नक्की ट्राय करेन
मला पण खूप आवडली तुम्ही रेसिपी सांगितलेली मी पण नक्कीच ट्राय करेन
बर बर चालेल चालेल मट येेऊ का हा ह